हॅलो मटलं बाई कोट्टे आता हा, कोण की बटनाच वर उचलल्याच जाय
होव काे ह्यांँ धशन फोन
हा बी मेटलं बस आता. ते आपण.
आणि तो कटला क तो कटला की नाही त तेी मग ते झिर होच ते डायरेक्ट.
हो पण मग आता ते बऱ्याच वेळचा वाजून राहील का की नाही. म्हटलं बस कट्टते फि आता म्हणजे बटकड सर न जात जाय ते.
हव ना.
होस होत. ते मग क दि
तुमच्यात तसं व्हलोट असते की माझ्याच्यात फक्त टच कयला लागते टच केलं की यूज चलाे.
वर लोट लागते ना या कॉलवरर लोटा लागून राहिल बरा टच केलं की नाही हुन्त राहिले हे कॉल.
माझ्या वटच कू लागते फक्त.
नाही माझे वर लोट लाून राहि याच्यातले प तस टच केलं की. म्हणजे जे बाकीचे कॉल येतात की नाही ते टच केलं की सुचलल्या जात.
मग माझ्या हच्यात बाकी असं वर फेका लागते.
हा.
हो म्हणून ते सिस्टीम बदललेशील मोबाईलची.
काय नाही.
हा याच्यात कसं वेगळंस या्याच्यात की नाही लवकर माझला मुगल अस लॉकच. समजाते टाईमही मैत नाही पडतात.
हा ओके अ आता हा उचलल्याच नव्हता चला म्हटलं कट्टी वट्टी आता.
हो ना.
म्हणजे लवकर. क्रियास नाही केल्या अ एक तर कॉलमध्ये कॉल मागे कॉल सुरू आहेत की नाही. असा लवकर टच निहन राहिला जात.
होा ना ना एकसारखे चालूयात ते हॅ झालं अस.
झालाेल तो.
रांजीचा प्रोग्राम आहे ना आई जेवायला गेले असतील.
नाही आई गेल्या आणि काय का डोळाला.
होा काय डुळेची सातच चालू आहे. तुमचे घरी आलते ना राणी त्याचे त्या अधीराचे.
आता आईचे ह
नकरी.
आता ते एका चालक येतातच ना.
हा इथे शिवनने काल दवाघान्यात नळताना शिवनचे डोळे लागणार होतात.
हा काय आणि ते म्हणत आता व्हायरस सारखं आहे ना एकाल झालं की सगळं हे होत.
एक हा एलधरा झगडले होते ते कस संसर्गजन्य लोग आहे ना तो. ते पास लागते संपर्कात आलं की झालं.
होा. अच्छ!
ही माणशूचे काल इंजेक्शन होते इंजेक्शन दिले त्याला.
किती दीड वर्षाचं.
हा दीड वर्षाचा.
हा. भारी आहे पण ते,
हाव ना भारी आहे. पण तरी त्या मानानं तो खेळला ना मस्त, रडून नाही राहिला.
पण तरी पायजो, बर पाय सुचते तो.
हा, गाठ झालीस थोडीशी, त्याला थंड पाण्याच्या पट्ट्या लावाव्या लागतात. लावूच नाही देत, रडतोस तो.
आदूचे आदू पहिले आता तरी रोड झाला, आधूचे पहिले म्हणजे येवढा सुधरेल होता की नाही आदू. आधुला खूप त्रास होते.
हांव ना ते हा पाय झाळा असला की,
हम्म हम, बम सुजे त्याची मांडी म्हणजे, एवढी सुजे कि खूप.
मी लावला, हाना.
तेचं ना,
मांडी झाडी ते झाड असलं कणी ते, इंजेक्शन टोसते कशी ते अशी एकदम अशी जोरात.
नाही ते म्हणतात. कोणत्या तरी नॉटस आहे एका वारीची आहे, आणि एका कोणत्या ते दानापूरची अशा दोनपैकी कण म्हणजे न नक्की माहित नाही, मला अशी जाडी जाडी होती बाई तेव्हा. आम्ही इंजेक्शन घ्यायला ज- जाऊ कणी तर तेच होती. एवढं भारी इंजेक्शन अशी होतीच, एक दिवस म्हटलं. हात वर नाही होय, ना खाली नाही होय.
नाही मग ती इंजेक्शनच भारी असतात ना, आता माझ्याही वेळेस तेस ना ते जाडी. जाडी बाई हो तीच आहे.
तिचं भारी आहे म्हणतात.
होव काय हां, अशीन ना शर्माजी सारखं हातच भारीन दिसा. शर्माजी इंजेक्शन देतात तर, तसंच आहे ना दोन
बाई मला जा म्हणजे मजबुरी असते, तेच्या जाला दुसरीकडे तुला आराम नाही पडत, पण एवढा जूकाची पटीत.
मी तशी तर सल्यानच घेतो असतो, कारण की तिचा हातच भारी आहे.
हावं बाई.
हम्म. आता आपलं ते तुम्ही अतुल काकाच्या इकडे जात, असाल तर तेचं म्हणजे, आपल्याला काहीच नाही वाटे. तसं इंजेक्शन दिला कणी दिलं.
हो. पण पहिले काही एवढं कामही नाही पडलं ना, ओ कांचन आता हे इथंच आल्यावर समजलं. पहिलं कामच नव्हतं पडलं.
वर्षे वर्षे भर
वन मले तर गोडी म्हणजे, समजे नाही बाई खोटं नाही सांगत. पण इथं, मी बारा महिन्या दीड वर्षात एवढी बीमार पडली. की माझ्या एवढा नॉनस्टॉप आहे, आयली विचारचो कधी.
हावं ना. आणि इथं आल्यावर चालूच असत, काही ना काही, ना आता कस हे डिलिवरी. झाल्यावर लेकराच्या हेच, आता म्हणजे कसं अशक्तपणा येते.
हांव.
हम्म.
पण आता तरी सवय पडली तर एवढं काही नाहीये, पण आधी नवीन नवीन सांगतो तेव्हा, अद्विक नव्हता मला.
नवीनचा विषय, आता तरी सवय पडली. एवढं काही नाही भारी जातं. पण पहिले दीड वर्ष खूप बीमार पडली बाई.
हाव ना, ते कसं कामं केलेलं नसतात कधी, घरी एवढे आपण आता ते इथे अल की, एकदम कामही अंगावर. करतात पण लोकं, वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळे
ते काय, बदलू नाही शकत पण.
हम्म, तेच ना शेवटी आपल्याला समजूत करून घ्या लागते.
पण एक विशेष हे जशी अपेक्षा असते कनी तसं नाइ हु शकत. आणि ते जसं म्हणतो कनी करू असं तस पण ते समोरच तसं नसल की मागे
हो ना. आणि ते दिव्याय कनी ते दिव्याले म्हणजे असं चांगलं भेटलय अमराती पण ते म्हणतंय माझी सासू म्हणजे काय करत नाइ कशाला हात नाइ कसं करत नाइ.
हौव ते वृषालीच्या हेच्यावर हाय बिचारे पण ते त चांगलीय ग असं घरी वगरे मिस्टर
बाप रे घरी त मस्ताय की घरी तर वांधच नाइ सोन्याचं दुकानय सगळंचाय
हा ना.
हम्म पण म दिवसभर स्वयंपाकात जाते तिचा तीन वाजता जेवतात ति लोकं सकाळी नाश्त्याला वेगवेगळ पाहिजे रोज काही काही आणि सगळं हिच्या जवळ आशरशा सासू हातही लावत नाही जिमले जाते सासू.
कोणीच परिपूर्ण नाइ आपापल्या परीन प्रत्येकाला दुःखाय
हा ते तर हायच
तू म्हण कही पण
आणि तिचं कसाय तिली इकडे यायले भेटत नाइ ती इकडे यासाठी रडते.
हा काय ते आपापल्या घराच वागणूक असते बाइ कुणाकुणाला माहेर काही काही जणिचं आवडतच नाइ.
हा ना.
लयजण अशे आहेत खरं कि बिलकुल की घरचं आपलं माहेर आवडत नाइ पोरगी तप करून पण आवडत नाइ.
हो ओ असतात काही काही जण हय कनी माझ तिथं जाईनास की नाइ घरी हा आ त्या दिव्याच्याही घरी तसचाय
आठवते आपल्या घरी ते कुकडेचं घर हाय एक तो राहुल कुकडे गाडी चालवते.
हो गाडी चालवते.
तेच्या बहिणीचा विषय माहितीय का तुले?
नाइ.
तेच्या बहिणीच ही तसंच हाय म्हणतात ना. म्हणजे खूप चांगल्या घरी पडेलाय ते.
हं काय हा ते बरोबराय ते दिशालय सुंदर हाय ना.
हा हा.
आता म्हणतात त ते खूप चांगली पडेल होती त म शिरले अंगणवाडीकड जायचाय.
हा.
त तेव्हा तेची परिस्थिती एवढी खास नव्हती समज आता तरी खूप चांगली झाली समज खूप म्हणजे असं राहिलीच नाइ असे म्हटलं चल ते ते दादा जो गाडीयाय समज घर, गिरण, वेव म्हणजे पद्धतशीर बांधल पहिलं की एवढं नव्हतं तिच्या लग्नाच्या वेळेस म तिला घरी चांगलं भेटलं त तो इथे येऊन जाय आणि हे जर असं काही कार्यक्रम वगरे असल कनी ते ते किती सुशिक्षिताय तुला पाहिली ना आता बई ते अंगणवाडीवर जात जाइ शेरिले हा.
आ ते दादाच्या गाडीत मी जातं जाउ ना कुठले रोज ते राहुल दादाच्या गाडीत मीज गाडी लावलेली होती दादाची
असं हुतं म्हणत्यात पहिले आता तरी बदलं म्हणत्यात ते पण नवीन नवीन असं हुतं.
हो ना ना आणि तसं काही एकसारखं राहितच नाइ ना गं दिवस घेतात ते
बदलून जाते का परी पण मग ते पहिले दिवस नाही आठवल्यात जातात ना कि ती काही असत विसरल्या थोडी जातात ते समज त्यान जरी तसं केलं तरी आठवण राहतातच पोरीले म्हणून की आपलेले मग म्हणजे असं पूजा इंगडी संगीत मुले पहि
हम्म हम्म अरे हो ते पूजा ताई का तिचं काय झालं इथंच असते काय
व्हय की
ती इथंच आहे अजून आहे की नाही तुमच्या बरोबरची आहे का ती
माझ्याहून मोठी आहे ती एक वर्ष
मोठी आहे की ते हम् गीतासाहेब म्हणते किती दिवसाची बनते माणसं झाली
हम्म ते काय झालं व ते काय म्हणत म्हणजे असं काय भांडण होत जाय की काय तो म्हणते तिला गोळ्या सुरू आहेत आणि ती म्हणते नाही आणि तो मेडिकल असल्यामुळे ति त्याच जवा प्रूफ निघाल
हा हा हा काय सापडलंच नाही त्याला
नाही तू कोणी थोडी असंत पैकी काही करू शकते काही एकदम
हा -हा
अ
म्हणूनस हिला नेऊन राहिला तिथं इथंच आहे ती बरेच दिवस
नाही ना माझ्या मला अधू झालता की नाही
हम्म हम्म
तेव्हापासन इलाय ती
म्हणून एकदा तिचं लग्न आहे किती उशिरा केलं तिच्या आई बाबांना ह नाही किती मोठी झालती ती
माझ्या तिचं लग्न दीड वर्षांन मोठी होती पण तिच्या आई बाबा काना माझ्या मुलीचं एम एस सी होईलाय म्हण तिझ घमड माझ्या मुलीच एम एस सी होईल्या म्हण
हा ना श
पण पण शिक्षणपेक्षा कांचन घर चांगलं पाहिजे वयपेक्षा वय जाऊ दे पण घर चांगलं पाहिजे एकदा लग्न झालं की मग असो ना तिथं कसं तू म्हणशील कसं असो कसं तिथं राहिली तर माय बाप नाव आहे आता कोण चांगलं म्हणते तिच्या बरोबर लहानच्या भावाच मूल लहान बहिणीच येऊन राहिलं
ह की नाही ते आरती ताईंसनी तिथं लग्न राहिल होती माझ्यापेक्षा मोठी आहे ती
मग काय बरं मग एकाच्या यात्रा हा मग केस सुरू आहे ना कोर्टान हम्म कोर्टान सुरू आहे ना आता केस
हा वे
हं जातेय आहे तारखीवर हा तारखेवर जाते ना आणि ते काय बरच बरं आहे त्यांच्या जवळ जाऊ दे मग
हा ना हे पूजा वहिणीच ते बंद झालं वाटतंय आता ते जातात ना शाळेवर ते ज मस्त लागलं ते तुम्ही तो फॉर्म नाही भरला काय मग
तो फॉर्म नाही भरला ना मी
माझही तसच झालं मी नाही भरला माझं ते डिलेव्हरीच होतं पण मलाही माहीत नव्हतं ते त्यावेळेस
इथं काही माहीत नाही होत ना बाई.
खरंच नाही मला काहीच माहीत नव्हतं ते मग आई सांगे का शाळेवर लागले असं. बरं झालं, म्हणजे ते त्या गावात लागलं गुजरातल्या ताई सांगे आणि दादा म्हणे मग तू भर ना फॉर्म पण माझं झालंच नाही ना हीमाणशूच्या डिलिव्हरीचा
ठेव मग.
बर, झालं काय?
हा दुसऱ्या कॉल ला